अ...... अ
बोला
आवरलं का
आवरलं बी फोडू राहिल भूईमुगाच भुईमुगाचे बी फोडतोय
हा
हम् हम् तुम्हीं
अं हॅलो काही नाही मी बसले होते आ हा येतोय मध्ये मध्ये अटकतोय ना
हा आमच्याकडे नेटवर्क इश्यू जरा
हा ना हंं हं काय काम चालले
काही नाही ते भुईमूग करायचे भुईमुगाच्या त्याचा साठी बी फोडत होतो
हा हा बी फोडू राहिल्या का
हम्
हम्म
तुम्ही केला का भुईमूग ला
हा आम्ही इटसून दिलाय आता आठ दिवस होते तिला उतरत आलाय तो इ्रलगलागले ना हम्म
आम्ही आम्हाला पेरायचं हे पण आम्ही प्रशांत आसन टाकी तो ना
हा आता जास्त राहत असेल हो तुमचं
हा दहा बारा किलोच
हम्
तुम्ही किती किलोच करता हॅलो
हॅलो
येतोय ना आवाज हो
अ तुम्ही तिथं मळ्यात राहताका
हा इथ मातोरे रोडला दरी मातोरे रोडला हम्म
तिथंच माझी ननंद पण देल ना
कोणाच्या तिथं
अ राहूनला ओळता का तुम्ही आत्ताच नाही का लग्न झालं बघ
हा माहिती ना आमच्या इकडे राहताना
हा मग ती माझ्या तीन नंबरच्या सासऱ्यांची मुलगी हे
हा ना त्यांचा नम आणा सांभाळाला शेजारी शेजारीच तिकडे पाठाला
शेजारी शेजारीच का
हम् एक मळा आम्ही दुसऱ्या मळ्यात राहतो इकडं
हा हा
पण एक त्यांच्या घरापाशी आहे आमचा मळा
हा का जादा असतील ना तिकडं मग?
हा मग
हुं तेच सावी ताई सांगत हो का म्हटले पहिली विचारन मी ओळख आहे का नाही.
छान हे राहुलचा ही स्वभाव छान आहे.
आ
राहुलचाही स्वभाव छान आहे, राहुलची मम्मी छान आहे स्वभाव आहे.
हा स्वभाव मस्त आहे त्यांचा
हुं ती आता जॉब करते की नाही करत?
अ आता सध्या घरीच आहे देवर चालू होत जॉबचच पण अजून काही मिळेना झालंय वाटतं तिकडं कुठं तरी येईल स्कूल हाय ना नवीन तिथेच करते वाटते.
हा आता
हुं पण अजून त्यांनी काही बोलवायलं नाही.
हुं हे रायजण वगैरे पाहत असतील मग मग मंगदला
हा जवळच इगडं जास्त लांब पडतं ना मग त्यांना येऊन जाऊन करायची म्हटल्यावर हा आणि इकडची शाळा लवकरच भरती साडेआठ वाजता घराच त्याच्यामूळ त्यांना लवकरच यायला लागेल ना.
हा टीचर त्याच्या आधी तर अर्धा तास पाहिजेत शाळेत
हा मग त्याच्यामुळं ना तिथंच पाहू जवळच्या जवळ
हा हा ती इंग्लिश मिडियम ला होती का मराठी मिडियम ला?
हा इंग्लिश मीडियम न साधा
हा काय तिनी ते क्लास वगैरे घेतली तरी चांगलं आहे का जवळपास क्लासच नाही आहे ना हा हुं इथून डायरेक्ट एक तर मातोरीत किंवा मग मलबादला जावं लागत.
हा हा
हो
मग आता काय करता काय माहित क्लास घेतंय का जॉईन होतय
अजून काही
दुसरं नाही न काय केलंय वावरत अजून तुम्ही?
नाही बाग ये ना बाकीचे तांबट आहे ना त्याला काही नाही अजून
हा
टोमॅटो कोणता लाविता तुम्ही?
ते ग्राफ्टिंगचच लावंव लागतं ना म्हण ते सुकत ना
हा हा सुकत असत हम्
त्याच्यामुळे ते ग्राफ्टिंगच लावला
हा हा आमी तेच लावीतो हुं
हा हा रोपं नर्सरीतच देला असेल टाकायला ना
हा, नर्सरीतच राह त्या,
बाकी अजून काही,
अजून काही नाही, पोरं शाळेत गेले असतील ना?
हा शाळेत गेले.
हो,
आता काय साडे अकराला गेले की, पाचला च,
हा, हे शाळेत कुठे जातात?
मातोडीत ते मुलगा,
हम,
मुलगी अकरावी ला तेणे, सायन्स, सायन्स घेतलेला आहे. ना,
सायन्स, घेतलेलं आहे का? हो मग, ती नाशिकला जात असल,
हा डोंगरीे वस्तती गृह पाशी हित,
हो,
हा मग जाते गाडीवरती,
हम्,
तुमचे मुल,
माझी एक मुलगी पहिली जाती, गुरुग्रसातला आणि लाणी मुलगी लहान आहे. ना बघ ती अजून नाही टकली
नाही का,
म्हटलं कामा आवरलं की ल का नाही ते, फोन करून पाहू आणि मग फोन करू बत
नाय आवरला, काल मळ्यात गेलो होतो. काल आज नाही गेलो ना, आज घरीच आहे.
हा, मळ्यात काय केलं?
म तेच ड्रीप पण ते पसरवत होत, पेपर टाकायला माणसं येणार होते. आजना, ते आले नाही. नेमके,
हा माणसं, पाठीवरूनच ना,
नाही आम्ही नाही पाठीवरचे नाही, आणती आमच्या कायमची मानसिकआहेत, कोकना तून त्याची आहेेत मग. फोन केला का, मग ते येतात. आ म्हण नाही पाटीवरची माणसं, परवड त्यांचं साडेतीनशे रुपये, यांचं कायमचा, साडेतीनशे रुपये हा,
हा, म ते परवाडाचा ना,
हा,
ह पाठी वर्ष म्हणजे, काहीतरी रोज लागत. हो त्यांना दर रोज त्यां सर्वज वाढतच राहतो.
रोज त्यांचा वेगळा अस करतो.
हा,
ते आम्हाला फक्त हे दिवाळीच्यासच माणस, जर घरी गेले तर मग लागचा एखाद दोन टाइम,
हा मग तेव्हाच, लागत असतील.
हा नाही तर नाही, आम्ही आणती घरीच,
हा,
तुम्ही पाठीवरचेच नेता का?
हा आम्ही पाठीवरषच, नेतो पर्यायच नाही. आम्हाला,
हा,
असे तुमच्या इकडे स्थानिक लोक नाहीेततील का गावात कामाला
नाही गावातले नाही ती आणि आमची नाईकवाडी कशी ती ना मग तिकडचे ज तसे ते कामाला लागतच. ना घरच्यावांस ते एखादा वेस आता नाही. तर मग नाही नाहीत मग पाठीवरूनच नाहीला लागत
हा आणि
हम्
अजून काई तुमच्या बचत घटन ते असतील ना
हा
ह के वयस शिकलालीन घट्टनची
हा तु्ही गेली का
नाही ना करायची आहे
हम
ते येणार होत्या करायला मग काही माती आता सी आर पी त्यांना सांगितलेलं ते सी आर पी घेणार आहे ना वाटत म्हणजे गटेक ठिकाणी बोलून
हा हा
मग पूर्ण गटाचे एकाच ठिकाणी
हा एकऐ ठीिकणी आमची झाली
हा
हम्म
हम तुमच्या तुमच्या गावात भरपूर गटेन
हा आमच्या गावात भरपूर गट येणारस म्हणामुळे मी
हा बाकी अजून काही सरून ते कोण लागत तुमचे
अ ते ना नेमके आमच्या घराच्या समोरच राहत नाश ओळक बस्त हम्म हम्म
ह जफय
बर चालेल कात बण ना
किती मिनिटं झाली ग
काग त
हा माजून दोन मिनटे मग काल उघजऊ काही करते
आठ मिनिटं झाले ना
आं दहा मिनट ना हम्म
होनई शक हा दोन तीन दिवस फोनच कट होऊन जायचे नाही का दोन तीन मिनिटं व्हायचेय फक्त
हा
आणि लगेच कट होऊन जायची
आे किती कॉल झाली ती बाकी
माझे आताश पाच झाले
आत्ताच सुरुवात केली का
हा आता सुरुवात केली तुमचे
हा ह माझी म्हणजे दोन तीनच कॉल बाकी राहिलेली
फक्त
हा. आमच्या ना, ब्लँकच जास्त गेलेले अगं. नाही ना. आमचे ब्लँकच जास्त गेलेले, आधीचे.
हा, हा.
वगैरे. ते पण त्यात धरलं गेले ना.
हा, ते पण त्याच्यात धरले जात ना.
आणि माझं कस, पुरी नेट संपवून टाकीदा त्याच्यामुळं मग मला, तेच करता येत नाही. कॉलच करता येत. हा. लाणी बोरगी तर, सकाळ बसून पात राहती ना. हा पण मग काम आवरयचं राहत.
हा.
मग, पुरी नेमक नेट संपून टाकित, दुपारपर्यंत. संपून जातय. त्याच्यामुळं, फोनच करता येत नव्हते. म ता. दोन- तीन दिवसापासून लागलेय, करायला.
हा.
चल मग दा सेकंद राहिले
कर मग नंतर कॉल. कर परत कॉल. हो.